बोल, काय नाय बाबा बसलोय बाहेर जरा जेवून तू जेवलास
होय जेवलो की, कुठे काय काय गायबच आहेस फोन बीन नाय काय नाही.
काय नाय जरा काम चालू आहेत कायं करयच सांग मी मारू काय त्याला, गेला ह्यो गेला असेल बोल की काय म्हणतेस मग आजं
किती दिवस झाला फोन कराय नाहीस काय नाहीस कुठं गायबच हायस
काय कराय सांग काम जरा असतात
हा हा म कालची मॅच बघितलिस
कुठली
पर्तुगाल वर्सेस स्पेन
फोन केराचं ना मला मॅच बघतो बघ तू
साडे बारा वाजता मरदा मॅच होती रात्री पहाटे
हम्म हम्
काय पोर्तुगालला हरली
हा
नाही जिकायला पाहिजे होती मॅच ड्रॉ तर व्हायला पाहिजे होती.
हा
रोनाल्डो झाला आता बाहेर
हो काय हा
हा
काय नाय बघ कुठली पिचर बिचर बघितलास की नाय
होय
हा हा ते हे आपले आणि नाय बघितलेलं का एवढं कधी
अरे इंटरेस्टिंग आहे असा पहिला सीझन पहिला सीझन बघितलास की तुला दुसरा सीझन बघू वाटणारच
असं आणि हाय
असं मास्तर माइंड लावून असं चोरी करतात
ह
पहिल्या एपिसोड मध्ये काय दाखवलं म्हणजे त्याच्यात अस जे आता समज आपल्या समज एकएक जन असतात कनी अशी खून तेन करून त्यांच्या आयुष्याला काय अर्थ राहत ना शेवट मरणे हा उपाय असतो त्यासनी एक त्याचा बाबा चोर असतय त्यांची परिस्थिती नसते बापाला कुठ जॉब मिळत नसतोय मग कुठेतरी चोरी करून त्यांचे त्याला एक भाऊ असते मग ह्यास्नी असं सांभाळत असते म हे बारका असतय बारका असताना त्याचा बाबा समोर का बँकेत चोरी करून येतय बाहेर आणि हेच्या डोळ्या समोर ते बाबाच एनकाउंटर करते
म्हणजे ते बघतय आठ दहा वर्ष असतय तेव्हापासन त्याच्या बाबाच एक स्वप्न असतय की ते अमेरिकेची बँक आहे त्या बँकेत जायच आणि नोटा छापायच्या स्वतः
ए हो कॅरी बॅग घेऊन आला की एवढ देकी त्यातली मला हम् दहा ला आहे बाबा तुझी बाल ते का आ ते दिले ही एक गोष्ट तुझ्या ठेवलेली ती गाय घातली त्याच्यात हॅलो
हॅलो
हा तो
हा मग ते ज कस जातय तिथं बाबत आपल्या खुण होत्याल बघतय त्याच्या बाबाचे स्वप्न असते कि ते असं बाहेर जाऊन अमेरिकेच्या बँकेत स्वत आपण एक बँके चार पाच दिवस चीज करायची आणि नोटा छपायच्या
हा हा हा हा
आधार कार्ड पॅन कार्ड ई कार्ड असं काहीच काढत नाही आणि त्या प्लॅनवर काम कराय चालू करते किती दिवस काय आत राहायच कसं काय डकन घेऊन जाईल आपल्याला मिळत ते सगळं नोटा छापल्यानंतर कुठन बाहेर काढायच्या असं मग एक असे ते वीस वर्ष वळक लागतोय ते आपल्या त्या प्लॅन पूर्ण अस तिला वाटते सक्सेस होणार आता त्यावेळी ती माणसं हूडकायला चालू करते आपले म्हणजे त्या कामासाठी म बीी अशी ख आपल्या आयुष्यातून बिनाकामा जास्त
हा
तस माणसं दि शोधून आणते हम् प्रत मा जात ती पहिल्या पाठमध्ये तर होते ते तेला थगीे सात आठणची
हा
म ते घतल त्यानंतर ना पहिला पार्ट तिथेच संपतोय मग दुसऱ्या पार्टमध्ये ती कशी एंट्री करतात इ अमेरिकन बँकमध्ये ते दाखवली ते एंट्री तेन करतात कस ही जीवितहानी काय होत देत नाहीत पैसे वैसे कसे झपतात अस हे करून पहिला आणि दुसरा पाठ तसा ला तिसऱ्या पाठपर्यंत पहिली चरूतर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या पाठ मध्ये कुनी ते पुढची कशी स्टोरी होईल म्हणजे सोनं कस
हम्म
आस दाखवायलय पाचव्या पाठ सोन ते चोरण असं आपल्या आपल्या लाईफमध्ये माहेर असतात पैसे चोरून ते चौथ्या एपिसोड मध्ये जातात पैसे चोरून मनजे दीड दोन वर्षांनी त्यांच्यातला एक जण गावतोय दोघे जण गावतात
हा
नोटाच्या छापतात्यात जवळ जवळ ती सात आठ हजार करोड आणि तेवढी ती पाच सहाजण गायब होत्या
बरं..
काय ते झालं की मग एक जण दोघंजण घावत्यात दोन कप्पललासाठी ती घावत्यात एका बीचवर पोलीसांनी ते घावल्यानंतर ना मग सगळे परत गोळा होत्यात आणि मग गोल्ड प्लॅन करत्यात गोल्ड चोरायचा
हा सारे
होय
ह ही बघितलास तू एलीशन बॉर्डरलार्ट
कशावर आहे नाही बघितली मी
अ आपले ह्याच्या्यावरती पत्ते असतात माहितय काय?
आपलं कार्ड असत रेग्युलर पत्ते पत्ते.
हा कॅटेल
हा अ प्रत्येक पत्ते म्हणजे चोवी ते बावन्न पत्ते असतात हं
हा
- -हे वेगवेगळे कुठेतरी असतात आणि एकदा शहर असते का नाही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
शहरातले सगळे म्हण गायब झालेले असतात
हा
आणि ती म तर असतत किती तरी तिघजण. तीच राहत्यात असं वाटतंय त्यांना खरं माणसअसतात अजून भरपूर तिथं. त्यांच्यासारखीच आपणच राहिल असं म्हणणारी आणि नंतर सगळे एकत्र एका ठिकाणी जमतात, तिथे तो गेम चालू असतोय. तिथ प्रत्येक चार आता, चार टाईपचे प असतात इस्पिक किलवर बदामा आणि, चौकट,
हा मेन चार पत्ते,
ह म्हणजे च चार प्रकारची पानं असतात, ना अशी, कॅट मध्ये बावन्च्या हजात, म, तशी चार पान मग, इस्पिक म्हणजे काय असते?
ताकतीचा गेम असतोय ताकद लावून वापरायचा अ नाही सॉरी ए स्पीक म्हणजे बुद्धी लावून वापरायचा गेम आणि चौकट असत तो ताकतीचा गेम असतोय किल्लो वर एक काहीतरी असत टाईपचा ते आता लक्षात येणार झालंय माझ्या आणि अ जो ह ते हार्टच कार्ड असते की नाही त्यात कोणा ना कोणाच तरी हार्ट तुटत असते असं त्यात दाखवत असे टोटल बावन् पत्ते गोळा करायच्या असतात एक एक एक एक करून गोळा करतात. ती सगळी एकत्र मिळून
हा हा,
असं आहे चांगली आहे ती प तीन शिजन आहेत. तचीे
हा, हा, हा,
मस्त आहे शरीफ त हा, मी पण मित्रांने सांगितलेले मला बघायला म्हणून, मग असंच म्हटलं बघ्या, हा मीत्रान बघितलेली,
हा, हा, हा, बघेलीस मग का तू,
बघितली की चांगले आहे, मग आवडले मून सगळे बघितले की,
हा हा हा
ह
आणि काय मग बाकी सबमिशन झालं सगळं
हायं चालू हाय व्हायचय अजून
हम हा हम
तुझं काय झालं का नाही तुझ
माझं झालं आता काहीतरी बायकेमचं परत पाठवलंय न्हवं सात आठ नऊ एक्सपिरिमेंट काहीतरी
ते काय ते तेवढेच आहेत नऊच आहेत
काय कोणी कोण पाठवतयं त्यालाचं माहिती किती आहेत
ह शपथ काय मला पण माहिती नाही रे ते हा तेच पहिला सहा पाठवले म्हंटलं सहाच आहेत का काय परत पुढे पाठवले आहेत आता नऊ पर्यंतच पाठवले आहेत आता काय किती आहेत काय माहिती असतील एवढे
हम्म
हा हेला विचार पत्याला विचाराय पाहिजे त्या साईड त्या कॉलेज मध्ये आहेत रे पोरं त्याच्या ओळखीची
हा मग ते विचार त्यालाच विचारायला पाहिजे
त्यालाच विचाराय पाहिजे विचारून बघूया
हम् हम् हम्
चालतंय करतो तुला नंतर जरा काम आहे
चालतय चालतय
चालतय
ठेऊ का
हा चालतय